हा बोलावते,
एवढा टाइम लागला कॉल उचलेला.
अरे माझ्याे दिसून राहिलं तर हँग तो हँग झाला होता जिसून हॅलो,
स पाहा कताला होऊ
आवाज नाही येऊ राहिला का बोला ना आवाज नाही उ राहिला का?
हॅलो,
ह तुमचा आवाज येउवराला ना तुम्ही बोला ना हॅलो,
हॅलो,
तुमचा आवाज इवराला आणि बोलान तुम्ही माझ आवाज नाही चालला बा
अॅ आवाज नाहीऊूनतय लागे
तुमचा येऊ राहिला हॅलो
हॅलो
बोलाल तुम्ही चालू द्या वर त कॉल खाली देईन विचार ह
शेवट तस राहिलं तस इत नाहीत नाही
हॅलो
हॅलो